नमस्कार लागला बाबा कारण काल खूप ट्राय केलं मी माझं मेसेज वर पण ग्रुपवर बोलणं झालं पण काही नाही तिथे त्यांनी मला पर्सनली बारा वाजेपर्यंत गाईड केलं उद्या एकदा ट्राय करून बघा म्हणे असं काही होत नाही म्ह द झालेले तुमचे दहा मधून मी तुमचे दोन कमी तरीी तुम्हाला असा प्रॉब्लेम येतो एकदा उद्या ट्राय करून बघा म बरं झालं तुमच्यामुळे झालं सक्सेस काय म्हणत हावरलं
हो हो झालंय सगळं काम वगैरे सगळं झालं
झाले कम्प्लीट अरे वा
हो तुमचं काय चालू आहे आता
आमचं काही नाही आज मंडे असल्यामुळे सकाळपासून तीच स्कूलची रुटीन धावपणे
आपल्याला काय तेच येत सगळ सध्या सगळं तेच
तेच चाललंय त्याचे मुलं राहिल्या म्हटल्यावर तर सोमवार तर रविवार बी कसला आपला राहतो रविवार बी नसतो
रविवारी पण जास्त इची कामं
हम् जास्तीचे म्हणजे डिमांडिंग राहतो ना रविवार तो म्हणे हे ते म्हणे ते तर रविवार त्यांचा पूर्ण दिव आठवड्याची त्यांनी ती पूर्ण तयारी करून ठेवले होते रविवारीसाठी काय करायचं आपण असं आपण हयच त्यांच्यामध्ये
म्हणजे कसली तयारी केली होती कुठं फिरायला जायची का कशाची
एक कसा त्रास द्यायचा काय बनवायला लाहायचं काय खायचं तू किती बनवशील काय बनवायचं ह या गोष्टींचा त्रास आहे आठवड्या भरायचं सगळं झडून करून ठेव ज ना मुलांनी नाही आपण सॅटर्डेला संडेला हे करू संडेला ते करू असं जातच ना मुलांच आठवडाभर मग आपण त्यांना काही रविवारच्या दिवशी सांगूही शकत नाही अभ्यास करा असं अरे केला ना मी असं राहत त्यांचं सगळं आजचा दिवस माझा आहे अस तुमचं काय म्हणत
होमवर्क वगैरे करतात का
होमवर्क सॅटर्डेला जाऊून मोकळ होत आमचे सॅटर्डेला का सॅटर्डेला करायला हवाई पण मग मंडेला नको संडेला नको आजीबात नाही संडेला रात्रीच काय करायचं इकडे दिवसभर अजिबात नाव काढायचं मी हझ्याकडे असं पोर पोर खूप आवड आहे तो त्यांना त्यांना माहिती त सॅटरडे म्हटलं सॅटर्डे संडे दोन दिवस सुट्टी बरोबर फ्रायडेचा उंभर पासून तर सॅटर्डेला काय करायचं पूर्ण करून घ्यायच दिवसभर काय लावशील तो पूर्ण लावून घे पण मला संडेला काही सांगू नको असा आता त्यांचं
आणि तेवढं कं्प्ट होत का सॅटर्डेला एका दिवसामध्ये होमवक कम्पलीट होतो
हो कारण रेगुलर होमवर्क रातो ना रेगुलर होमवर्क कंप्लीट होऊ जातो अन् सॅटर्डे ला फक्त आपला रेफरन्स म्हणून. बाकी जे राहिले राहिलं थोडंफार किंवा मग आठवड्याचा थोडसं गाईड म्हणून वाचून घ्यायचं थोडंफार असं होमवर्क त्यांचा डे टू डे कम्प्लीट झालेला राहतो
हो
फक्त रिव्हिजन म्हणून सॅटर्डे ला काय करायचं तेवढं करून घेता. पण संडेला नाव नाही काढायचं फक् म तरी संडेला त्यांच्या मनाप्रमाणे वागू द्यायचं. आणि संध्याकाळी बरोबर आपल्या मनाप्रमाणे करून घ्यायचं.
ट्युशन वगैरे लावलीय का.
नाही माझी आता फर्स्टला आहे आणि मुलगा लहाना. हा आत्ताच नर्सरीला आहे. ती फर्स्ट ला असून बी तिचं असं आहे. मग तिच्या संडेला तिच्या मनाप्रमाणे वागून घेते मी सहा वाजेपर्यंत. सहानंतर मग तू माझा ऐक.
आणि शाळेचा टाइम ह
काय म्हणता?
शाळेचं टायमिंग किती वाजता जातो सकाळी?
तिचा वाला सात पंचावन्न ला आहे. सात पंचावन्न तर सव्वा तीन ला घरी येते ती.
हा म्हणजे सोडवायला वगैरे जाता का गाडी?
वॅन वॅनच लावली.
वॅनच लावली का हा मग ठीक आहे. शाळा लांब आहे का घरापासून?
भरपूर भरपूर लांब, तरी ती पाच सात किलोमीटर येत असे.
हो मग जायला यायला एक अर्धा एक पाऊन तास जात असेल एक तास सगळ्या मुलांना घ्याय च मग सोडवायचं परत
व्हॅन वाल्यांचा ब तसंच राहत त्यांना बोलूही शकत नाही कोंबून नेतात. पोरं पार आल्यावर नुसती घामाघूम होऊन गेलेले राहतात आमच्या
आणि ते दप्तराचं पण ओझं किती असतं बापरे किती वह्या पुस्तकं.
मी तिला तेच सांगते म्हटलं मी टेंथ ला होती तेव्हा मला एवढे बुक होते म्हटलं तुझ्याकडे जेवढेत तेवढे म्हटलं.
हो आपल्या वेळेस एवढे बुक नव्ह ते किती आत्ता बापरे आणि ते किती मोठी मोठी जाड जाड बुक आहेत जे आपण एमपीएसी युपीएसी ते अभ्यास करतात ना मुलं मुली.
तेच ना तिला मी तेच सांगते. म्हंटलं अगं आमच्या वेळेस पाच अकरा ते पाच स्कूल राहायची म्हंटलं. अकरा ते पाच पर्यंत दोनच सुट्ट्या व्हायच्या आमच्या म्हटलं एक रिसेसची. म्हणजे छोटा ब्रेक राहायचा एक सव्वा सव्वाच्या आसपास आणि एक सव्वा तीनला रहायचा मग. मोठ्या सुट्टीत काय खायचं खायचं पण छोट्या ब्रेकमध्येध्ये काही खायलाही मिळायचं नाही फक्त वॉशरूम. आणि तेवढ्या वेळात पंधरा मिनिटं खेळण्यासाठी आम्ही धडपड करायचो म्हंटलं. तुमचं इन बीन पाच सहा तासाची स्कूल त्याच्यात बी तुमचे दोन टिफिन येतात. त्या बी त्यात बी नवीन हा हा त्यात बी नवीन नवीन काहीतरी पाहिजे असं
हो ते शाळेची खूप डिमांड असते कि य त्या ब्रेक. फर्स्टला हे द्या काहीतरी ते पाठवतातच त्या त्यांची बुक आ तीन डायरी त्याच्यामध्ये पाठवतात.
त्यांनी थोडसा आ वर्किंग वुमनचा पण विचार करायला पाहिजे कारण आता बघा पोर आहे ना पास्ता आणि पिझ्झा आणि असं डिमांड करतात ब्रेक शॉर्ट ब्रेकला. पण आता तुम्हीच विचार करा वर्किंग वुमन. जर सातला तिला ज स्वत ती पण जॉबला जाते अस तिला जर सात साडेसात तुला ड्युटीवर जायचं असेल ती पोरीला पास्ता केेवा बनून साडेतीन ला उठून का बरं
नाही आणि तिला ती पण दमणारच ना ऑफिसमध्ये पण किती वर्कलोड असतात.
तेच सांगते ती काय साडे तीन चार वाजता उठून स्वयंपाक बनवेल का बरं. पास्ता म्हटल्यानंतर अर्धा एक तास तर कसाही जातो अर्धा पाऊन तास तर कसाही जातो. तो शिजायला वेळ लागेल पिझ्झा काही पोर डिमांड कर हे स्कूल वाल्यांनी रेग्युलर अशे डे नको ठरवून ठेवा या दिवशी हे त्या दिवशी ते रेग्युलर भाजी पोळीशिवाय दुसरं काही आणायचं नाही
आणि असं न ह्याला पण आहे ना नाष्टाला पण असं त्यांनी पौष्टिक सांगाला पाहिजे पोहे उपीट तुम्ही इडली चटणी द्या उपमा वगैरे द्या किंवा अ एखादं असं काहीतरी नाही का ते आपल्या शेवायांचा उपमा
ह ह असं काही द्यायला पाहिजे
ते पण आणि ते काय सांगतात आज ग्रीन डे मग आज तुम्ही ग्रीन कपडे घाला सगळं ग्रीन कलरच घेऊन या आणि डब्यामध्ये पण हेना ग्रीन कलर ची काहीतरी वस्तू घेऊन या मग ते आपल्याला शोधत बसायला लाग आता कि कुठे आता ग्रीन कलरची काय वस्तू बनवून द्यायची किंवा काय करायच नाही का मग ते तयारीला लागायला लागतं मग आपल्याला पण वेळ जातो
मग प्रत्येक गोष्टीसाठी पुरांना आपण नाही सगळं मॅनेज करू शकत ना वर्किंग वुमन लेडीज म नाही होत्या गोष्टी सक्सेस नाही होतग शक घरी राहणाऱ्यांना सुद्धा होत नाही हो बाकी की जाऊ द्या घरी राहणाऱ्याना सुद्धा होत नाही घरीबी सगळ्यांना आयत द्यावं लागतं ना हातात सगळ्यांना द्यावं लागतं मिस्टरन तासू सासू सासरे एक मुलगा असेल तर एक दोन न तर दोघांना वेगवेगळ बनवून द्यावं लागतं असं त्याचा टिफीन अलग नाही आपल्या घरातले वेगळ्या गो केवळ असं घरात बी लेडीला काम लेडीजला काम नाही असं नाही ना ती घरात असल्यावर तिला भांड्यांना बाई लावणं नाही शक्य ती सगळे सांगतील तू भांड्यांना बाई कस केला हो तू घरी काय काम आहे तिला सतरा वेळा गासायलाच लागणार आहे
हो आणि पडतातच काही केलं तरी थोडंफार केलं तरी भांडी वगैरे जास्त पडतातच
पडतातच असं करतात नाही मग आपण सांगूही शकत नाही मग मला नाही एवढे भांडी गासवी लागत तेवढं आवरण पुर तुम्ही भाड्याना बाई लाऊ का अरे आम्ही पण केलय आमच्या काळात एवढं काम आम्हाला करावं तुम्हाला करावंच लागेल म्हणजे तिची ना सगळीकडण कोडीच होते जी घरी राहते ना तिची वेळ एक वेळ म ती जॉब करणारी ना तिचे पैसे कमवते म्हणून ती स्वतः सांगते मी पैसे देईन मला लावायची कामाला माहिती असं कुठेतरी हे गोष्टी बदलायला पाहिजे आता समान ठेवायला पाहिजे तिची इच्छा नाही अस असं सोडं असतं ती पण जॉब करू शकते आज
मला अस
छोट्या मुलांना पण आहे ना थोडं थोडं छोटं छोटं त्यांना जे येईल ते पण काम करायचे त्यांना
सवय सवय लावायला पाहिजे सवय लावायला आपण काही सांगितलं का मग आम्ही कधी लावल नाही अस
नाही आणि घरातल्या सगळ्यांनीच थोडी थोडी कामं जरी घेतली ना वाटून तरी एका माणसाचा लोड कमी होतो ना कामाचा
ऐका माणसाचा लोड कमी होत आणि पोरांच्या डिमाांड दिवसेंदिवस वाढत जातात प्रोजेक्ट बनवा हे बनवा ते बनवा बरं त्यातल त्यांना काही कळत नाही पण ते सगळ आयांनवर लोड राहतो असं राहतं
आपलं इथं पण अे अशा मुलांसाठी आहे ना काहीतरी असं म्हणजे शाळेमध्येच असं काहीतरी स्व चालु करायला पाहिजे की तुम्ही छोट छोटीशी काम करा म्हणून नाही का सांगायला पाहिजे त्याचं एक लेक्चर पाहिजे
हो आता माहिती आहे का म्हजे स्कूलमध्ये पोरांना सांगतात अ तुम्ही हा होमवर्क करुन आना तो होमवर्क करून आना आणि बरं केला जर आणि ते घरी येऊन आईवडला ना सांगतात हे कारण आणि सपोज एखादी लेडीज उशिराचे येतात कामावरून एखादीला घरातच भरपूर काम अस लेट झाला तर टीचर अजून वेगळं सांगतात तुम्ही तुमच्या पोरांचा अभ्यास घेतला आणि अरे कसं घ्यायचा आम्ही ज अभ्यास घ्यायला लागलो तुमचे पैसे भरायला पैसे फी भरायला पैसे कुठून आणायची आम्ही तुम्हाला त्याच्यासाठीच दिलेलं आहे ना आमच्या पोरांचा वेळ वेळ अभ्यास करून घ्या तुम्ही, आम्ही करून ना. आपण तर करूनच घेतो ना मुलांचा अभ्यास. पण मग जेवढं आपण नाही करू शकत तेवढं सर- यांनी टीचर लोकांनी करुन घ्यायला पाहिजे असं.
आणि त्यांचे प्रोजेक्ट वगैरे पण भरपूर असतात ते घरी करायला छोटे-छोटे प्रोजेक्ट भरपूर असतात. ते मटेरियल गोळा करायला पण वेळ जातो ते बनवून द्यायचं.
मग. शक्य नाही होत खरंच पण आता काहीतरी कुठ तरी बदलायला पाहिजे हे पॅरेंट्स मिटिंग म्हणा त्याच्यात बोलायला पाहिजे. की तुम्ही अशा गोष्टी शिकवत जा पोरांना घरी सुुद्धा त्यांनी एकदा म्हणजे म्हणतो ना आपण सबसेट नुसता झालेला अभ्यास त्यांनी रिव्हजन म्हणून करायला पाहिजे बराबर होमवर्क देऊन ठेवता तुम्ही मुलांना. तेवढा, तेवढा त्यांचा होमवर्क घरीबी करून घेत घ्या आम्ही करून घेऊ. एक्स्ट्राच जे असेल ना ते स्कूलमध्ये करून घेत जाईल पाहिजे. एक्स्ट्राचं जे असेल जे त्यांना जास्त डिपली माहिती असते टीचर लोकांकडन जास्त माहिती दिली जाते ना पॅरेंट्स कडण्यापेक्षा.
हॅलो! हा आवाज येतोय का?
हा हा, चालेल चला हो चालते.